ह आवाजेत
आवाज येतोय का
हायेतोय
यतो ए का
काय करताय
काय निवास बसलो होतो.
झालं चहा, कॉफी
अजून टाइम नाही झाला माझा चहा कॉफीचा.
का अशी किती वाजता पितो?
आठ वा आठ वाजता आठ वाजता मी ब्लॅक टी घेतो फक्त.
हा का नाही आमच्याकडे पाच वाजता चहा पितात ना म्हणून म्हटलं.
नाही इतक्या लवकराय च घेऊन काय शुगर जास्त वाढून घ्यायची का?
म असं नसतं ना लवकर घेतल्या म्ह शुगर वाटतं आठ वाजता जेव नसतं जेवायचं खय चहा प्यायचा.
पण मग तब्येत तर आपल्या हातात ना चांगले ठेवणं खराब ठेवणं.
हा ते आहेच म्हणा.
मग,
जास्त प्रमाणात पण नाही ना घ्यायचा मग आपण थोडस आपला.
सकाळची चहा आज येई ना तर माझी जवळपास पाच टाईम होऊन जाते. सकाळपासून मला पाच वाज्यापासून. दहा वाजेपयंत माझी पाच टाइम होन जाते.
होय.
त्याच्यानंतर मग मला काहीच नाही. डायरेक्ट आठ वाचता चहा.
आणि जेवण किती वाजता मग दहा वाजता जेवथका?
नाही जेवण साडे अकरा वाजता रात्री.
एवढं लेट
आता काम कामाच्या विषता असल्यावर मग काम बी करावं लागतं ना!
मग काय तुम्ही काळजी घेताय शरीराची अशी काळजी घेतात का?
अरे ताई काळजी म्हणजे मी सकाळचं जेवण दीड वाजता करतो.
हा मग ते सकाळी का तुम्हाला सांगते सकाळी आपण अशा करू नाश्ता केला की मग दीड दोन वाजता जेवण करायच मग परत चार तीन चारच्या दरम्यान काहीतरी खायच. फळ वगैरे परत पाच सहाच्या दरम्यान चहा प्यायचं आठ नऊ वाजता जेवायच. अ मग संध्याकाळी झोपायचं आपलं काहीतरी लाईटली दूध वगैरे घेऊन.
एवढं नसीब चांगलं नाही मग,
अ ते पण काय करता तुम्ही?
मी हॉटेल चालवितो.
हा का कशीच आहे.
ह् वेहेज नॉन- व्हेज प्लस बार
अच्छा कुठं,
व्हेज नॉन - व्हेज प्लस बार म्हणजे, मोठी हॉटेल आहे तीन एकर मध्ये.
आ
जळगाव हायवे संभाजीनगर,
आ हां हां नाही मला प्रीत हॉटेल ऐकाय आलं म्हणून विचारलं डबल.
संभाजीनगर जे संभाजीनगर जळगाव हायवे ना!
हा हा ऐकून माहितय.
याच रोड वरे फुलंब्रीे लागत आहे का फुलंब्रीे सिल्लोड.
हम् ह संभाजीनगर ऐकून माहितय मला फक्त.
हम्म, जळगाव तर माहितीच असेल संभाजीनगर माहिती असल्यावर.
नाही नाही तिकडच नाही एवढं काय माहिती.
असं आहे का?
हा म्हणजे मीकडचे आहे ना सातारकडचे त्यामु
सातारा का!
हा तिकडे कधी येणं नाही त्यामुळे एवढं काही माहित नाही तिकडचं.
सातऱ्याला काय चांगलं फिऱ्यासारखं?
कास पठार आहे, कास पठार! रआहे चार भिंत आहेत महाबळेश्वर आहे अ रामलिंग बेक आहे. परत अस सं ते हे आहे.
कोणता कोणत्या ठिकाणावर जायल तू?
अ आता तुम्ही जर पावसाळ्यात आला ना तर महाबळेश्वरला छान आहे फिरायला आणि धारेश्वर ला एक आहे.
हाव का!
तारेश्वरला महादेवाचं मंदिर आहे असं धबधबा
ते ते थंड हवेच ठिकाण ते महाबळेश्वर तिकडच सातऱ्यामध्ये येते का ते?
हो सातारमध्येच येतं. म्हणजे सातारपासून जराशी लांब आहे पण जवळ आहे आम्हाला.
अच्छा!
हा फिरायला म्हणजे आता ठिकाणी लांबच असतात ना बऱ्या पैकी फिरायची असे सगळे जवळ थोडीच नसतात.
आता वातावरण तर पहिलंच थंड आहेेतं मग महाबळेश्वरला तर अजून थंडी वाजत असंन?
हा भरपूर आणि ढग वगैरे असं खाली उतरलेला असत ना असं बघायसारखं वातावरण असताना तिथं मस्त वाटत आणि कंटिन्यू तिथं पाऊस असतो त्यामुळे म्हणजे असं भारी
हाव का!
हम्म आणि हिवाळ्यात पण असतय कंटिन्यू म्हणजे तिथं एनी टाईम फिरायसाठी तुम्ही कधीही जावा मबळेश्वरला एनी टाईम कधी ही तुम्ही प्रत्येक एन्जॉय करू शकता. पावसाळ्यात गेला
तू पण ये आमच्याकडे आमच्याकडे लेणी आहे फिराय सारखी वेरूळा, अजिंठा
हा अजून?
या दोन लेण्या फेमस आहे आपल्याकडं संभाजीनगर जिल्ह्यामधी.
अजिंठ्याला काय?
तिकड पण लेणी आहे ना डोंगर कोरलेला जे जो जे जुने लोक म्हणत नाही का त्या लोकांनी डोंगर कोरला राहत्या
हा हा!
ते
अच्छा!
ते बी महाबळेश्वर सारखंच ठिकाण एकदम थंड हवेचं.
हम्म नाही कधी म्हणजे ती कडे येन नाही ना आता फिरायचं पुढल्या वर्षीपासून सगळीकडे फिरून घ्यायचं. म्हणजे माहित असेल तर ठिकाण तर आपण ते म्हणू शकतो ना की बाबा हा आपण इथं जाऊया! तिथं जाव माहितच नसेल तर कसं येणार ना असा विषय हो
नाही यायचं फिराचं! इकडं संभाजीनगरमध्ये भरपूर असे ठिकाण आहेत बीबी काम मकबरा त्याच्यानंतर तर वेरुळलेणी त्याच्यानंतर अजिंठा लेणी म्हैसमाळ त्याच्यानंतर धारेश्वर धारेश्वर आम काय म्हणाल? आमच्याकडें पण एक धारेश्वर आहे.
आस तुमच्याकडे कोणतं आहे?
हाय आमच्याकडं पण एक!
म्हणजे कसं आहे ते म्हणजे हेच आहे दुसरं काय माहिती?
नाही नाही नाही नाही आमच्या इकडल झारेश्वर असं आहे कि जवळपास बारा किलोमीटर वरून धबधबा खाली येतो पाण्याचा.
हो
बारा किलोमीटर अंतरावरून पाणी पडत खाली. इतका इतका मोठा डोंगर आहे. आणि तो डोंगर तो तो धबधबा जो असा आहे ना, की खाली डायरेक्ट शिवलिंग आहे. ते शिवलिंग वर पाणी पडत ते.
होय भारी असेल बघायसारखं मग.
भारी म्हणजे, तिडून निघायच विषयच होत नाही. पाणी म्हणजे आपण त्याच्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आसलो उभं तरी आपल्या अंगातला कपडा वल्ला झालाच पाहिजे धबधब्यान.
होय.
इतका मोठा धबधबा राहतो.
पाऊस झालाय त्यामुळे भरपूर असेल ना पाणी वगैरे.
हाव हाव.
हम्म
बाकी काय तुझं
आमच्याकडं तसं नाही. आमच्याकड म्हणजे डोंगरात अशी खच कशी पडलेली असते, तशी खच पडलीय. आणि तिथे महादेवाचे पिंडे आहेत त्या. भरपूर आहेत. महादेवाचे फोटो परत शिवलिंग वगैरे असेय. आणि मग त्या डोंगरावरून पाणी खाली पडतंय दरीत.
अच्छा अच्छा इकडं उलट आहे. इकड उलट आहे.
हा
इकड धारेश्वर पाह्य सारखं आहे. हाव.
तिकडं म्हणजे एकदम असं शिवलिंग वर पडते म्हणजे, बघायसारखंच असणार ना काहीतरी. छान असेल हम्म लांब असेल ना सातारमधून.
साताऱ्यामधून जवळपास साताऱ्यामधून जवळपास चारएकशे किलोमीटर येईल.
हा
चारशे किलोमीटरच्या लगभग
होय मग भरपूर लांब आहे ना.
हा
एवढ्या लांब आम्ही कशाला येतोय.
ह् ह शेती किती करता का?
हा करतो ना. म्हणजे गावाकडे आहे शेती. गावाकडें असलं मम्मीकडे वगैरे गेलो की मग जातो शेतात वगैरे.
गाव कोणीकड आहे.
इकड सातार भागात.
हाव का. शेती कितीक आहे.
म्हणजे आमच्या स्वतःची नाही. आम्ही दुसऱ्याच्या शेतात वगैरे जातो.
अच्छा काय तिकडं जास्त करून हाव ना हाव ना तिकड कायची जास्त पेर होती मग. तुमच्याकडे सां
ऊस, शेंगदाणे वगैरे म्हणजे भुईमुंग, ऊस, कडधान्य म्हणजे मूग म्हणा चवाळ असं मका जास्त प्रमाणात ऊस असतो.
जास्त प्रमाण ऊस आहे का?
हा ऊस आणि भिईमुंग हे दोन गोष्टी जास्त प्रमाणात असतात आमच्याकडे.
ऊस आणि भुईमूग
हो ऊस कसा आम्हाला एकदा लावला की तो दोन. पीक देतो आम्हाला त्यामुळे उसाला जास्त मेहनत करा लागत नाही आणि. भिमू लावला की त्यातच आम्ही एका शेतातमध्ये भिमूगा आणि ऊस दोन्ही करू शकतो. त्यामुळे आमच्याकडे भुईमग पण पिकतो.
हम्. आता जे आहे ना तुझे नंबरन समजा मला जो मेसेज केला.
हा.
त्या नंबरला साईटला ठेव आता ह्योच नंबर चॉईस कर म्हणजे चालू ठेव. त्यावेळेस हे काम पूर्ण वय.
हा.
ते दोन नंबर यूज केले का जमत नसत ते. तादृची क्रयला.
हा मिस्टरांचा नंबर आहे ना माझ्या.
हा.
त्यांचंच नाव पडलं असेल पला पण तू बघितलं नाही का.
अमित मा नाही. माझं नाव काय आलं.
तोहीित.
फक्त रोहितलं ना.
बला ब कुसे.
फक्त रोहित नाव आलं का पुढं काही आलं.
नाही नाही नुसतं रहित आले.
असं ध्यानात ठेवायचं आणि व्यवस्थित म्हणजे चांगल्या रीतीन आता मला जसं समजा. माहिती भेटली मी तुला माहिती दिली अशे ह्याच पद्धतीनं समोरच्या अभिव्यक्तीला बोलाच.
हा.
अ विशेष म्हणजे. विषयष म्हणजे दहा मिनिटं प्लसच कॉल चालला पाहिजे त्या विषयावर म्हणजे चांगलं वाटतं. आणि ते कॉल रेकॉर्ड बी व्यवस्थित होत असतो.
हां हां तुमचे झाले असेल कॉल ना.
नाही अजून माझे जवळपास सतरा कॉल वाटती सतरा नाही सॉरी. चौदा.
हा मग आता मग कुणाला कॉल वगैरे करत. तुम्ही म्हणजे. ओके म्हणजे आता ग्रुपवर मेसेज केला म्हणून आपला कॉल झाला.
नाही मी जवळपासते ना आता माझ्या थ्रो मी जवळपासते. चार ते पाच जणांला न्यू अकाऊंट काढून दिले.
हा हा.
आता ते पण मला कॉल करतेय मी पण त्याला कॉल करतो आता ते न्यू अकाउंट बिक. कर ने वकाउंट पे करणे जरूर आहे ना.
हो.
लोकांला माहिती कशी होईना आपण जर समजा आपण आपल्या हिशोबान चालो तर मग नाही जाणणार ना.
हो ते पण.
तर मी चारचा उगल सांगेन त्यावेळेस ते चारचा उगली ते ॅप ओपन करतील त्याच्यामध्ये इन्स्टॉल करते. ते पूर्ण माहिती भरतील आपल्यापासून त्याचा फायदा आहे त्याच्यापासून आपला फायदा आहे.
हम्म हम्.
सम म्हणजे तू पण तेच कर. तू पण तेच कर म्हणजे समोरचे दोन चार कष्ट. अ जे समजा लेडीज आहे जेंट्स आहे त्याला माहिती दे असं नाही असंही तसं नाही तसं आहे.
हा.
होय. म्हणजे जवळच्या-जवळ आपला ग्रुप तयार होऊन जातो. जास्त द -लांब जायच्या अंतरावर काही ये राहतो.
हो हो.
हम्म
चालतेय मग, करते परत तुम्हाला.
हाव. आणि आता जे ना,, त्याच नंबरवरून फोन कर. कोणता, जो समजा लिंक करेल